हॅलो.
हा मी पण कसं समोसे द्यायच असं ठरवलं होतं, खरं ह्या गॅस. तेच्या मुळं समोस्याच रेट पण, दहा होतं ते पंधरा झालाय. आणि ते लहान मुलाला तिखट आहे, समोसा हेनी म्हणजे ते संपवणार का त्यांनी.
हां.
म त्यापेक्षा मग दोन्ही शाळेत द्याय लागणार ना, मी ज्या शाळेत आहे तिथं पण आणि खाली पण.
होय.
हा. मग हेनी म्हटलं मगाशी. एक एक चॉकलेट चं पाॅकेट द्यायचं, दोन्हीकडं आणि ते कपकेक च पॅकेट असते बघा.
हम् ते द्यायचं म्हणतात तिकडं तीन, तिकडं तीन एका ह्याच्या्यात सहा असत्या बास होत मग तेवढं दोन दोन पोरं खाल्ली, तरी बास आहे.
होय चालतंय कि,
हम्म.. ते झालं मग घरी आणि, काय संध्याकाळी ह्यायच की.
ते पण आहेच खरं
हम्.
घरी आणि,
होय. घरी केक आणायचा, नंतर त्याला काहीतरी सोनं घ्यायचं. चललंय
असं व्हयं.
हा कायतरी बाली तेन करायचं म्हणतोय खरं हे हेनी म्हणायला तो अजून छोटा आहे कानातलं कोण काढून घेल कळणार नाही
होय तेच प्रॉब्लेम आहे, आमच्या देवराच पा देवराज विराज आमचा बारका होता कणी, तिला अशी गदे. किलती का अना दोन म्हणजे त्यांच्या म्हणजे, आमच्या मम्मी तेनी केेलेती ना. आणि, त्या त्याचा गदच कोण काढून घेतला कानातल्याचा
हा म्हणजे, ते दोडकं.
नव गद हनुमानाची कशी, गदा असतात कणी. तशी त्या पद्धतीत, गद केली त दोन हं.
हा हा. मग आमच्याच पण काय झालं एक. ते निघून पडलं झोपल्यावर घरीच मग हेन्ना म्हणलं ते दुसरं पण कट करून काढा मग तसं काढून ठेवलं मग हेनी म्हणत्यात, करायचंय ना करूया. खरं आता घालायचं नाही, परत घालूया म्हणत्यात.
हम्म.
एकच करूया म्हणत दोन्ही कानात करण्यापेक्षा आणि कसं तिथं माझ्याच तिथून कोण तर असत तर म्हणजे, लक्ष तर राहिलं असतं त्याला तिथे ह्या, शाळेत पाठवतोय ना.
आणि हेनी म्हणल काढून घेतलं, तर दोष कुणाला देत बसायचे परत.
खाली टाकीन. येत.
हॅलो
हॅलो.
हा. बोला की,
हम्म हम्म. मी तूम्हाला हा सहज कॉल केला.
काय ते?
हॅलो
हॅलो
हॅलो हां बोला
हा बोला कि अ आवाज अडकायलाय ताई. हॅलो
हा बोल की. तुम्हाला ऐक
मग आणी
हम्म काय नाही बघा निवांत हा.
हा हा
हा झोपालायस काय? ह माझ्या पशी झोपलाय खाली जेवायच आहे अजून.
हा हा
मग पाऊस नाही आणि लाईट गेली.
लाईट गेली आहे.
ती जालय
इकडं काय लाईट तेन काय गेली नाही, फोडणीच दिल्या आमटीला बसलोय.
नाही काहीत काम झालं.
ते स्टडी टेबल असत बघा लहान मुलांच.
हम्म हम्म, हम्म हम्म.
ते आणायचं असं माझ्या तर डोक्यात आहे. तो काय म्हणतो त्याला पियानो. पाहिजे.
परवा साडेतीनशे रुपयेला कनई ते ह्याच्यात विचारलं होतं. स्टडी टेबल
हा हा
आमचा देवराज
म तेच आण होय का दोघांना दोन आणायचं असं करायचं मग.
हम्म तसं करायच एक आनून उपयोग नाही.
म भांडण लागत हो तुला मला.
हा तसंच होतंय होतंय. ऑनलाइन पण आता आहेत साडेतीनशेला चारषेला ऑनलाईन वाट
हो ऑनलाईन वर तस हे नाही मी हे मागवलं बघा फ्रीजच.
हम्म
अ कवर तेन मागवलं होत ऑनलाईन मध्ये.
हं, हं.
चांगलं आलंय ते.
आलं का अमेझॉन वर.
अ नाही मिशो वरण. मिशो मिशो.
अमेझॉनच्या चांगल्या असतात मिशोच्या एवढ्या नसतात.
हा हा मिशोवर मागवलं सत्याहत्तर रुपयेला होतं ते
हम्म.
अ चांगला आलंय मग
मी एकदा सही मागवलती म्हणजे आवडली म्हणून अशी.
हा
आणि साडेतीनशे रुपयेला म्हणजे मी कधी नाही सोडा त्याच्यावरन खरं होय मी अमेझॉनच वापरतोय खर ते पहिल्यांदा. आशी मिशो उघडून आवडली म्हणून मागवलं आणि ते एकदम असशी पेपरमेट निघली आओ. पेपरमेंट साडया मला आ
मग रिटर्न करायची नाही का त्याला?
असुदे तिकडे म्हटलं तेजा ड्रेट ता नाही मला वाटल नेटमध्ये. पार्टीवेअर नसेल का? तशी असल वाटलं.
हा हा, तेनी कसं मे प्रोडक्ट दाखवतत एक आणि घरी येत एक असं असत ते.
हा अस मग तेजी जाळीच अशी पूर्ण हाय, मग मग असू दे म्हणलं. चा ड्रेस शिवाईल एकदा सुद्धा निसाय नाही मागवल्यापासून खर साडी
हा हा
आहे अशीच ठेव.
हा हा
का त्याला पहिलाचंण काय करू. नेसायच्या मापाची तर पाहिजे ना ते अंग सगळं उघडच दिसणार. त्यातला परकर सुद्धा दिसणार आतलं इतकं पातळ या अवदी जाळीच आहे अशी नुसती प्लेन.
मी पण डिलिवरी झाल्यावर एक ड्रेस मागवला होता पटियाला आणि ओढणी तर असं पूर्ण झिरझिर आहे.
हम्म
आणि त्याची जी पॅन्ट आली ना ती पँट असं पूर्ण असं बसतच नाही मला शॉर्ट
आणि टॉप टॉप तेवढा चांगला असल.
टॉप तेवढा चांगला आलाय.
हा असंच होतंय मग त्यापेक्षा बघून आपण घेतलेलं परवडत आहे ॲमेझॉन ला चांगलं असते अमेझनचा माल महाग असतो पण चांगला असतो.
गॅरंटी देत्यात नव्ह त्यांनी?
होय.
हम्म.
खर त्यांच्या वस्तू महाग असते
हा मग मिशोला तेव्हा आम्ही तेव्हा पण एकदा मागितला तर पॅन असत ना त्या हँडलचा.
हम्म हा
तो मागवला होता तो पण अस अल्युमिनियम असं ना त्यामध्ये मागवला होता आणि तो आला अस हे ज आला लोक होंडाचा फॅन आला.
अरे बापरे त्याच्यात
हो आमच्या काकीने साडे तीनशे रुपये याचा तवा एकदा सुद्धा त्यावर चपाती कपोळी भाजली नाही.
बघितलंस?
केलंच नाही त्यात काय त्या त्यानंतर जो माझा विश्वास उडाला त्यानंतर मी काय मागवलंच नव्हतं. तर ते कोमल ताई म्हटल्या ना आणि ते फ्रीजमध्ये ते पेपर घालतात की फ्रीजच्या काचेवर. आणि वर्ण ते झाकण असते ते चांगलं येते. मग असं म्हणल्यावर मागवलं होत, आलय ते चांगलं आलय.
हा मग आमच्या मम्मीने पण ते घेतलं होत तर चांगला आहे तेे. तर बाकीच्या वस्तूच घेण्यात नाही अडकत. मी आमच्या ममीने बघा नॉनस्टिकचा तवा आणि नॉनस्टिकचा अप्पेचा तवा आणि आंबोळीचा तवा डी मार्ट मध्ये घेऊन घेतला होता.
हा.
ते अजून आज चांगला होता पाच, सहा वर्ष.
हा हा. नाही डिमार्टमध्ये पण आहे ना म्हणजे प्रोडक्ट महाग असतय.
हम्म.
खरं भारीतलं असतंय ते. हा मला पण ते सँडविचच है असते ना हँडल.
हम्म.
आणायचा आहे सँडविच मेकर
हा हा..
कस आता मुलं मोठी व्हायला लागली खाऊ वाट ते ना वेगवेगळं कायतर त्यांना. आणायचं ते सँडविच मेकर एक. आमच्या इथं कसं मॉल नाही, ते मिरजेला जायला लागतंय.
लागतंय काय?
हम्म.
हा हा. म्हणजे इथं इचलकरंजीत हाय, इथं कोल्हापुरात हाय.
अहो ते इचलकरंजीमध्ये अं ते गाऊनचं हे आहे ना मोठं गोडाऊन?
काय?
गाऊन गाऊनच मोठं गोडाऊन आहे ना तिथं?
होय आहेत. गाऊनचा आहे, साड्यांचा आहे, कपड्यांचा आहे. इचलकरांची वस्त्र नगरी आहे ओ ती हम्म. सगळेच कपडे स्वस्त मिळतात.
शंभर रुपये ला काहीतर गाऊन मिळतात तिथं.
बस्तरानगर आहे ओ होती. त्यामुळेच तसंच इचलकरंजी महाराष्ट्राची वस्त्र नगरी आहे. कपडे स्वस्त मिळत्यात तिथं.
हा हा
हा.
ह
हा आवाज अडका लागलाय ताई.
अ सोडा सोडा झाला. हा हॅलो बोला की.
हा आवाज अडकाय लागला होता. बाळा उतरून चालव. उतरून चालव तुझं तू उतरून चालव.
मग आणि?
हॅलो हंम टायमिंग होत आलंय मी तुम्हाला सकाळी करतो की फोन.
बर बर चालतय हा.
चला.
हॅलो. तिकड नाही इकडं जायचं. चप्पल घाल जा, चप्पल घाल जा. हॅलो